हॅलो!
हा हॅलो!
हाय चालू हम् नशीब मला वाटलं की बंद झाला. काय करालीसाय हा काय करालीसाय.
जेवण बनवणार.
काय बनवणार?
आता काय जेवणच कि रोजच रेग्युलरच डाळ भात
मग रेग्युलर डाव भात आणि-
भाजी भाकरी.
चपाती भाजी.
नाही भाजी भाकरी.
भात नाही हो भाजी भाकरी बनवणार. चपाती भाजी सकाळचं.
भाजी कसली करणार.
कोबी ची करणार बघा.
हम्म कोबीची करणार हाय.
हा अ.
हम्म कशी करतीच आहे.
कोबीची काय मिरची घालून वगैरे डाळ वगैरे घालून. कोबी चिरून घेते.
हम्म.
बारीक एकदम.
हम्म.
आणि म ती म कांद्या मिरची. कडीपत्ता मोहरी फोडणी देते.
हम्म.
कोबी टाकला हम्म गोबी म इलाातच फ्रय करून घेते ती.
हम.
पाणी वगैरे नाही घालत उभेवरती शिजवून घ्याच ते.
छान लागते का मग.
हो छान लागते की बघा की ट्राय करून एकदा.
तुला आवडते काय.
हम्म.
मला तरी कोभी आवडत नाही बेई.
हम्म समान सर्व भाज्या आवडतात.
अजन इ र्ती मणाण.
बर.
म्हणजे मिस्त्रां द
हम्म.
पण ते खायचं नसतं म्हणतात की जाती.
आम्ही बी कंटिन्यू नाही करत.
हम्म.
ते तरी आलं.
हम.
करतोय हो आईचा फोन आलेला.
काय बोलत होती.
शेताला गेलेली भात लावायला. ते आमच्या थोरल्या आईचं एक. म भाऊ वारलेला तिकडे आता मातीला जाणार.
हम. कोणत्या गावाला.
कागणी ला वो.
आवाज खर खरं नीट येत नाय.
कागनीला जाणार.
हम्म बर.
तुम्ही हम हम. बाबा काय घरीच आता दूध वगैरे करणार कि तिनी. तेच दूध उरी काढणार ओ हेनी.
हा हा तुमची शेत येते खूप.
होश ऊस असतो, शेंगा, भात, हा हॅलो
शेती खूप आहे काय म्हटलं?
हम्म. रेंज मध्ये या. हो शेती भरपूर आहे आमची. हम्म हम्म.
व्हय काय? वहिणी कुठे असते?
हो नाही गुजरात ला.
वहिने कु पहिने गुजराता असते का.
हम्म.
हम् हम् हम् त आणि मग काय विशेष.
काय नाही बघा.
इ त ग असतय नाम.
हम्म.
अकरा वाजता येतात संध्याकाळ ना.
ब आहे.
हम्मम सेकंड शिपला आहे एक ते आला.
तोपर्यंत तुम्ही लोक झोपत असणार ना.
हो झोपत असतो मी एवढी जागी असते मुलं झोपतात.
तू जेवायला वगैरे वाढून मच होतो तशील.
होय.
मोबाईल झाला का चांगला तुझा?
झाला न आता रिपेरी करून घेतलाय हो रिपेरी करून घेतला. आता डिस्प्ले गेलेला.
हो हा हा हा.
त जेस्.
ह त झाला चांगला.
हम्म झाला.
अजून काय मग.
ठछन आहे ही आळूवडीची रेसिपी सांगा ना
आ.
तुम्ही कसं आळूवडी कशी करताय.
आळूवडी कोणती पाहि म्हणजे तुला हे पाहिजे काय आळूवडीचं?
हम्म रेसिपी भाजे मी परवा केले ती.
म्हणजे तुला फतपत पाहिजे तुला फतपत पाहिजेय. कि वड्या पाहिजे.
अ दोन् पण सांगा. आता नागायला पाहिजेत कि ओ बनवायला हम्म
नागपंचमीला
हम्म हम्म
मग काय करायचं माहितीय
हम्म
अ आळू घ्यायचा
हम्म
त्याला अ मिठाच्या पाण्याने मिठाच आणि लिंबू पाणी लिंबू किंवा चिंच
हम् हम
हच्याने स्वच्छ धुऊून घ्यायचा मी शक्यतो खात नाही कारण किती कोण स्वच्छ जरी धुतला
हम्
तर मला त्याची जराशी एलर्जी आहे बहुतेक
हम् हम्म हम् हम
कारण मी जर तो खाल्ला ना तर मला हे होतय ते तो जर खाल्ला तर असं घशामध्ये हे होतय हम्म हा म्हणजे असं घसा खवखवतोय माझा. खाज पडते घशामध्ये त्याच्यामुळे मी हम त्याच्यामुळे मी खायला बघत नाही पण दुसऱ्यांंन करून देते मी
हम्म हम्म हम्
मग ते काय करायचं सांगू ते चिंचेच्या पाण्याने वगैरे स्वच्छ धुवायच तो आळू आणि नंतर मिठाच्या मीठ घालून मिठाच्या पाण्याने पण स्वच्छ धुवायचं पानं ती
हम्म हम्म हम्
पहिल स्वच्छ धुवून घ्यायच् नंतर ती पानं कट करायची चिरायची बारीक चिरायची आणि त्याच्यामध्ये पहिला काय करायचं आपण ते हे भिजत घालायचं. शेंग चणे वाटाणे असतात की काळे
हम् हम हम
काळे वटाणे किंवा अस ह ते घालायचं हे भिजत घालायचं भिजत घालायचं आणि नंतर मग, अ जेव्हा आपण ते आळू शिजत घालतो की उकडत
हा हा
हम्म जेव्हा त उकडत घालतोय तेव्हा त्याच्यामध्ये हे घालायचं अ ते शेंगदा आ तेच की आता ते आपण काय बोलतात ते काळे वटाणे हे सगळं त्याच्यामध्येच घालायचं शिजवायचं सगळं दोन म्हणजे चिरलेले पानं पण आणि ते पण शिजवून घ्यायचं कुकरला लावायचं दोन तीन शिट्या करायच्या.
हम् हम हम
आणि नंतर काय करायचं त्याला फोडणी घालायची नाही असंच शिजवून घ्यायचं उकडून
हम् हम हम
आणि नंतर काय करायचं अ आलं लसूण परत आपलं कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अ टोमॅटो किंवा चिंच घालायची.
हम्म
आणि याच वाटण तयार करून घ घ्यायचं खोबरं वगैरे घालून. त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि नंतर फोडणीला लसूण सोलायचा.
हम् हम
आणि लसूणची फोडणी द्यायची तर फोडणी मध्येच लसूण, कडीपत्ता, जिरं, मोहरी टाकायची,
हम् हम्
आणि नंतर जो आपण मेन पेस्ट करून घेतोय मसाला
हम् हम हम्
तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा
हम् हम
आणि जर हिरव्या मिरच्या घातल्या नसतील तर, चटणी, हळद, मीठ असं घालायचं त्याच्यामध्ये
चवीपुरतं
हा ते आपलं चवीपुरतं आपण घालायचं चटणी, मीठ वगैरे, काय काय आणि तर त्याच्यामध्ये ते ओतायचं ओतायचं आणि असं फेटायचं जास्त फेटायचं हा जास्त फेटायचंय मग ते शिजलेले असं ते एकदम बारीक होतय
हम् हम् हम
एकदम म्हणजे शिजून असं एकदम हा वेगळं होत ते आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे असेल त्याच्यामध्ये अजून पाणी ओतायच च नाही तर मग राहू द्याचं तसच आणि हिंग घालायचं त्याच्यामध्ये अजिबात हम पातल्या पाहिजेत हा हिंग हिंग मेन पाहिजे त्याच्यामध्ये हिंगाने टेस्ट आहे ते उलट
बर मी हिंगपिंग वगैरे टाकत हिंग वगैरे टाकत नाही
हम्म हम
ते टेस्ट थोडं लागत नाही ना
नाही टाकायच हिंग टाकायचा त्याच्यामुळे टेस्टी होत ते उलट
हम्म
छान लागतेय ते मला खूप आवड मी करतोय तसं मला ते मला ह्याच्याने काय होत नाही असं आमट केली ना त्याच्याने काय होत नाही पण ते
हम्
जर हे केलं आळूच्या वड्या जर केल्या
हम्म
दुसऱ्यांना खास पडत नाही पण मला खूप खास पडत
हम्म हम्म हम्म हम्म
तेथोडी खात पडती की विचाराला न
आळूवाडी मग कशी बनवायची
हे आळूवडीच्या बद्दल पण मला म्हणजे जास्त काही माहिती नाही पण तरी आळूहडी मध्ये ते एक बेसन
हम् हम्
बेसनमध्ये सगळं चटणी मट वगैरे कोप मिळते काय काय म्हणजे आलं लसूण पेस्त असं घालतात त्याच्यागे
हं
आणि तवा पण तसच करायचं ते आळूच्या पानांला स्वच्छ मी त्यानी चिंच लावून घेऊन टाकायचं धुऊन झाल्यानंतर त्याच्या तेला तो मसाला लावायचा जे आपण ते पेस्ट करतोय ते ते अ बेसनच
ह्
ते बेसनचं जाड करायचं आणि जाड करायच त्याच्या आतल्या साईडच्या पानाला लावायचं मग ते पान परत फोल्ड करायचं
हम् हम हम
मग ते पान फोल्ड झाल्यानंतर त्या साईड ला परत लावून घ्यायचं ते
हम्म हम्म
आणि त्या साईडला लावलं अजून परत तेव्हा लावलं तर त्याच्यावरती अजून जरा फोल्ड करायचं असं करत त्याची ना अशी हा अस बारीक पट्टी तयार करायची
हम्म हमम
आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी जरा उकळवायचं आणि जरा मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची
हम् हम् हम
चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये हे आता आपण करतोय की रोल
हम् हम् हम
ते जितके पण होतील तितके चार होतील पाच होतील तीन एक सहा वकिला असं तीन चार होतील किती पण होतील जे काय होतील ते घ्यायचं आणि त्या चालणीमध्ये ठेवायचं व्यवस्थित लाईनशीर वेगळे
हम् हम् हम
पसरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ढक्कन लावायचं
हम् हम्
ढक्कन लावायचं आणि एक पंधरा मिनिटं ठेवायचं तसंच
हम्म. हम्म.
त्याच्यानंतर मग गॅस बंद करायचा. जरा थंड होऊ द्यायचं.
हम्म.
आणि मग ते असं घट्ट झालेलं असतं ते पण कारण, वाफेवर शिजवलेलं असतं ना ते.
बरोबर
घट होत मग तेव्हा काय करायच साईड ला घ्यायचं आणि चाकून ते वड्या पडायच्या.
हम् हम् हम
त्या वड्या पाडायच्या मग सगळ्या वड्या जर कापून घेतल्या त्याच्यानंतर मग परत गॅस चालू करायचा. एका कडईमध्ये तेल घ्यायचं.
हम्म
आणि तेलामध्ये ते एक, एक, एक, एक वड्या सोडायच्या.
हम्म, हम्म.
आणि एकदम गरम आचेवरती म्हणजे एकदम मंद आचे वरती भाजून घ्यायचे ते.
आ हम. हा. हा. फ्राय करून घ्यायचं.
तळून घ्यायचं आणि हा, नाही फ्राय म्हणजे तळूनच घ्यायचं ते.
समजलं.
छान लागतात ते पण नंतरच घ्यायचं गरम गरम आपलं. हा जेवणा सोबत खायच.
असं करायचं. छान लागत खरं ते, पण मला खूप आवडते, पण काय करू ते खाल्ल तर तर माझ्या घश्यातून असं
काय म्हणजे खूपच असं हे होत असं एकदम खवखवतोय घसा. असं कशाने ओरबडून काढू की काय असं होते मला.
हम्म. हम्. हम्.
एवढा त्रास होतो.
त्याच्यामुळे मग नाही मिळत खायला पण मग आवडत खूप. तुला आवडते कि
मला आवडते म्हणजे मी काय करते बेस हो मला आवडते की. मी काय करते ते बेसनमध्ये ना, हॅलो
हा
हॅलो, चि चिचेचं पाणी थोडं करून घालते. बेसन मध्ये मी चिचेचं थोडं पाणी घालते.